आजते काा आवाज
हम्म थोडा येत होता अडखडत होता.
नवीन आयडया सांग का.
ज
क बाय. त्याचा फोटो ठेवायचा कयला पणज्याचा फोटो त्याचं नाव बी माहित नाही.
ह
तीनशे शहाण्णव वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित आहे एकशे नव्याव वर्षर महात्मा जोतिबा फुले आपल्याला माहत आहे एकशे तस वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिित कारण त्या लोकांनी स्वतःच्या संसाराची राख रख
हो सर बरोबर आहे तुमच्यां बरोबर आहे
एक अरे तिकडून पण लाव ना काहीतरी
तु लावणार आपल्या लावणार त्या सरचं काही चुकलं का चुकलं का जा सारचं फड्याणवीस फड्यावीस बर काही विषय नाही देवेंद्र फडणवीस अग्री
ह
हो हम् एंग्रि येन म ह आहे काचा दोन शब्द. सोशल मीडिया के बारे मे य मिसिंग. लिंक नोटीस आली त ग तुली. आम्हाल त नाही आला रे
हम् लावला
लाव रे चांगलं लाव रे भाषण महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून ट आणि आज आपण पाहू शकतो तर त्या ठिकाणी दरण वरून कोसळली वरून आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली ती कमानी स
त्या विभागात काम करताना चार लोकांनी आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे
दरड खाली पडली, ती त्या ठिकाणी आओ सर भांडण घेऊन नका, मराठी प्रँन्क भांडण लावाय वीस हायत.
अरे! काय वा लागलय?
आरं कुठे आहेस?
अरे! कोणाला लागला?
हअ अ अ सविस्तर आवाज य आमचा ये अहम् हॅलो!
अह हम.
हॅलो!
हम अअअ
अरे! यार हॅलो! हॅलो! मैं कल ही आपके पडोस मे शिफ्ट हुई हु. मेरा कॉफी पिणे का बहोत मराठी लोक पण मला मराठी लोक जाम अभी तो
आ नाही रे तिला मराठी कळत नाही, शिकवतोय तिला नाही ती निस्मानची लहान बहीण होती, ही मोठी बहिण
हॅलो! अहम हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो! नाहीय रे उतरली का? नाही निर्लज्ज मन आ
हॅलो!
हॅलो!
क्या, कर रही हो?
क्या, कर रही हो. आप कहा से बोल रहे हैं.
मै तोता
मै तोता मराठी म्हणजे मराठीचं समजत नाही
हॅलो!
येस
मराठी मराठी
मराठी मराठी काय मराठी?
कोणासोबत मग माझ्यासोबत कसं काय? असंच कस काय? असेल ना कोणत्या क्लासमध्येय सध्या. सेकंड इयर. एक वर्षाने छोटी पाहिजे होती.
कॉमेडी व्हिडिओ, कराळे सर. हम्म. विदर्भातली मराठी. टाक मग, खतरनाक येतात.
हॅलो.
सर मी देशी पेते. बर- बर. एखाद झाकण मला बी पाठव. आणि त्या बापाला आणखी बॉटली दे. आपण तिघं मिळून गप्पा करू देशाच्या अर्थव्यवस्थेवर. आपला देश माघ पडला म्हणून. तिघं पिऊ. आ.
मी खरंच सांगते, माझं काहीच नाहीये रे.
काय गोष्टी
किती प्रयत्न केला तुला बोलायचा. तुला करेक्ट.
आणि आपली खिश्यात तशीच ठेवायच. आणि तिथे गेलो बी असतो. तर पहिल्यांदा त्या नक्की ताईला म्हणल असतं. ताई कपडे बरोबर घाल. आता मी चार -पाच जणांन मारला असतं. नाही तर त्याने मला मारून बाहेर फेकलं असत. या दोन गोष्टी झाल्या असत्या. अरे बाबा तू लोकांच्या घरातल्या ती मध्ये अर्धी पाटी होती आणि अर्ध्या रेषा होत्या. रेष्यात मणी होते. मग त्या डांगऱ्या शाळेचं काय करायचं नाही आल की, पाटी अशी त्याच्यानंतर खायचे. काही जण लेखनीच खायचे. आणि कुसायचा कार्यक्रम गावा ड खैराचं झाड होत. त्याचा मोठा धिकलाय त्यान झाले असतील बारा मिनिटं.
छान. नक्की गेलाय ना. हो गेला नक् दा कॉल तुम्ही. काय झालं. दादाला तिचारा, कॉल करून. ती म्हणली गाडी सोड.
चार बॅक लागले की समजून घेतेत. कोण
हॅलो, हॅलो. हा म्हणजे तू हॅलो हॅलो राव चार. कोणय? पप्पीची मम्मीय.
हा पान पोरं घरीच हायत.
काय झालं तुला. एवढाही विश्वास नाही राहिला का रे.
हो. बरोबरय. हो.
हॅलो, हॅलो. हा म्हणजे तो काय हॅलो हॅलो राव चार. कोणय? पप्पीची मम्मीय. राँग नंबरय. आं.
येस, येस, येस गाडी घेतली. काय गोल कथा आहे कथा मला माहित नाही संभाजीनगरचे जेवढे येशील. पाहिजे ह्या गोष्टी. हो येस, ओळखलं नाही का? खरे रूल.
अरे यार बता दो ना कोण हो.
नाही नाही ओळख ओळखलं नाहीय का.
फुलांच्या पायघड्यावररून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकारे!
हो सर हो.
च्या पाय घण्या भरून चालताना काटे बोसले तर सहन करायला शि कारण काट्यांना फक्त बोथन माहिती असते वेदनाकड नसतात तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला सांगतील. आईये वेलकम सुस्वागतम हम झुक्ता ह तुम चलना सीखो. फुलांच्या पायघड्यावरूनचा जण आपो
चला बा बाय आणि त्या पतनी ग घातली.
ह
तुम्हाला काही काम नाहीयेत वाटत्याली काही. काम रायाला विसा झा एकदा कधी येऊन जा कधी सर्वे करायला. आताचत घेऊन जा बॉटल एखादी. काही विषय नाही.
दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दूध चांगली वेळ प्रभावी होऊन आणि किती कुत्रे गाडीच्या माग पळाले. पळतेन पळतेन वापस येत दमते.
हम्म!
वजुन बस्तील.
हो.
पण कुत्र गाडी माग लागलं म्हणून गाडी गाडीवाल्या न गाडी उभा करून. कधी कुत्र्याला विचारलं का तुमचा काही प्रॉब्लेम आहे. त्यांना विचारायचं. हे पळून पळून दमतेन थकते. आणि असे दोन चार दोन चार कुत्रे गावात असतेच. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आता पाहिजे बर आपले किती सातशे चोवीस होत चकमी.
नाही सातशे अठ्ठावीस.
सातशे अठ्ठावीस जांबू नाचे कसेच राहिले. मजजा नाही वाटत होता अर्ध कट्टरठ. हो सातशे चोवीस झालते मा मा आप दोनच ऑप्शन दि एक आहे ते इथंच ठेवून जा किंवाग तुकाराम महाराजांसारखं वाटून जा तिकडून कर चालू.
काय.
आपल्याकडे मोबाईल नाही नाही एकच तर मोबाईल आहे आपल्याकडे. गरीबाचा. होद्यान मुग तीन मिनटा.
अरे मता श्री पे कोलल हो. आवाजच गेल त्या्यानी आवाजच गेला. कटला नाही का चालूच होत.
त्याला लावून पाहायला मिल एकदा.
हम्. हम्म.
तेल पाहालागल एकदा लाऊन.
त्या सग काय बॅन केलं काय काय माहित.
कोणाली.
त्याची कॉल बरोबर हे ना लागली रिसिव.
हम्म एल्याग मारदन र अफी.
हम्म.
कस्टमर सर्विस बरोबर नाही.
हम्म बरोबर मज्जा लागल्या.
हम्मम्म हम् काढण मग गाडी चालल.
कोणती. कुठं.
चाल ना थोड्याच वाटेन तुलकून
मी सोडायचं काय.
ऍडमिशन घेऊ लागला ना तू.
हो ना.
तेसमधलं म.
ऍडमिशन ग्याची बा बी आता काय.
काय येमेते का.
यम्मी. नाही एम एम काय रात्रभर
मास्टर ऑफ आर्ट.
म माझी तर आटली गाली घे मी
हम् डिग्री लागेल ना.
झालं आता इंजिनियरिंग झाली ना. संपल.
याच्यात वेगळी डिझाइनिंग राहिली याच्यात.
हम् एम एस सी.